हॅलो, हां येतंय का आवाज?
हा येतय येतय रिसिव करावे म्हनून मी पेंडिंगला ठेवले होते पण त्यांचीच झाले आता.
हो हो. दिदीचं झालंय माझ्या आधीच तिचं पण तिचं पण तेवीस लाच संपलंय म्हणली.
हा सव्वीस ला कायतरी बोलल्या मला.
तेवीस तेच तेवीस सव्वीस काय तरी तिचे रिसीव्ह पण झालेत ना भरपूर.
हो त्यामुळं ते ते लिमिट संपलं लास्ट कॉल मा करत त्या राहिलेत म्हणून. पण त्यांना ते एकशे सऐंशीच लिमिट दाखवलं ना संपले म्हणून.
माला पण तेवीस लाच तुझ लास्ट कॉल झाला ना त्याच्यानंतर न मी तिलास ट्राय करत होते. तिझं एक राहिलं होत म्हणून म माझं पण दिसलं मला.
म माझं काय होतंय काय माहिती आता सबमिट होतय का नाई कारण माझे पूर्ण तीस कॉल झालेली नाहीत ना पण दाखवते कसं काय माहिती.
तू तिथं ते बघितलीस का रिफ्रेश करून डॅशबोर्डला?
हो बघितले.
म तुझे किती दाखवतायत?
बारा तेराच झाले पण मला कंप्लीट इथं आसं डॅशबोर्डला दाखवतंय की अ तीसपैकी अठ्ठावीस झालेले दिसते.
तू केलेले आणि एकून आलेले किती तुला?
तेच सांगते पूर्ण पन्नास असं दाखवते कॉन्फरन्स रिपोर्टमध्येध्ये.
मग पुर्ण पन्नास दाखवच तर मग अजून लिमिट कसं काय नाही संपलं?
काय माहिती.
संपेल बघू आता हे कॉल झाल्यानंतर बघ अजून एकदा ट्राय करून. संपेलाच आता.
हो बघते ना.
मग झालं का आववरून?
हो झालं की तेच करायला ते ग्रुप वर मेसेज आला हे फोन फेन टास् कोणाचा राहिलाय त्यांनी सांगा म्हणून,
मग तुझं तर आधीच चालू आहे ना खूप दिवस झाला.
हो
काल खूप जणांचे संपले म्हणजे मला काल अजून एक ती मुलगी आहे. तिच पण आला होता कॉल. तिचा पण संपला म्हणजे लागलाच नाही मला कॉल मग तिला डायरेक्ट मेसेज आलेला स्क्रीनशॉट टाकली ती मला, कि माझे संपलेत म्हणून.
हा हा न तेच बऱ्याच जण्याचे तीस कॉल न होताते लिमिटच संपलेत.
हो आणि काय काय जणांचे तीस झाल्यात प्रॉपरली.
हम् हम् मग पेमेंट दिसतय का तुमचं काय?
हो दिसतय ना चालू झालंय हो.
तेच
मग जेवण वगैरे झालं का?
नाही नाही काहीच नाही अजून तरी.
नाश्ता केली का नाही मग.
हो केला की नाश्ता केला नाश्ता करूनच आवरून झाला घरातलं, कपडे वगैरे, बसले. अरे टास्क स आले काय पुढचे तुम्हाला.
नाही अजून मी करते रिफ्रेश तरी अजून तर काही टास्क दिसत नाहीे.
हम् मला आला आता रेकॉर्डिंगचा.
बरं झालं ना मग करून टाक.
हो चालू आहे ना पण काय वेगळीच लँग्वेज आहे आता रेकॉर्ड करायच. म्हणजे एक अध कसं आपल्याला हे येत होतं ना. ऑडिओ येत होते ते टायपिंग करायचं होत आता आप टायपिंग केलेले ते. ते आपण आपल्या वॉइसमध्ये रेकॉर्ड करायचंय.
पण आपल्याला ती भाषा पण कळाली पाहिजे ना जर समजा वेगळ्या भाषेतून आलं तर?
नाही म शक्यतो मराठीच येते पण मला अ- एक दोन तास आले मराठीत आणि नंतर न काहीतरी वेगळीच भाषा यायलाई म्हणून मी ग्रुप वर मेसेज केला. मग सर म्हणले ते आहे असं करा रेकॉर्डिंग. चालतय म्हणटात ते-
आता जसं सांगितलं तस तरी काम करावंच लागेल.
हो तेच ना.
मग बाकी स्वतःची काळजी घेतेस का नाही.
हो हो घेते ग दवाखाना झाला.
काय झालं होतं?
नाय आपले डेट महिन्याचे हम्म. चेकिंगला बोलावलं.
नॉर्मल आहे ना.
हो ग नॉर्मल आहे सगळं
हम्म आता अजून जरा जास्त काळजी घ्यावी लागते आता इथून पुढे अजून
हो ना. स्वतःच स्वतःला असं आवरायचं होत नाही.
आता नाहीच आता दोन वर्षे तुला असेच आहेत नूसती पळापळी स्वतःचा पटकन स्वतःचा ठेवायचं दुसऱ्यांच आता त्याच्याच चालू होतंय.
हम्म. करायचं आता करावं तर लागणारं.
मग काय काय नाय थोडं फोर तर मोठे होईपर्यंत त्यांच त्यांना एकदा कळायला लागले की मग काय नाही एवढं.
हो त्यात आहे.
तेच म्हंटलं दोन दिवस तू गडपच होतीस नंतर ना काय मेसेज पण नाही मग मला वाटलं तुझं संपलंय.
नाही नाही संपलंय कुठलं ते बघितलंच नाही परत दोन दिवस काही केलं पण नाही.
नाही एवढं पण लोड घेऊ नको थोडसं आराम करत करतच कर.
हो. टास्क करते आधी मधी पण अह फोन फ्रेंडस ते कॉलच काही केले नाही दोन दिवस
अशे पण दोनच राहिलेत सोड मी तुला म्हंटलेच की तुझे होतीलच ते पूर्ण.
हा म्हणूनच काही जास्त हे घेतलं नाय होतील म्हणून. मग मेसेज बघितला आता ग्रुपला म्हणून करावं म्हटलं पटकन.
नाही करून घे पटकन तुझे संपतील पण आता सोड. आता बघ दुसरा पण लागला तर लागला.
हो बघते की. हम्म दुसरा झाला का ह्या ह्याच्यानंतरच परत झालं सबमिट झाला म्हणजे बरं नाही तर अजून कॉल ते ऑप्शन आबे हे झाला राहिला तर मला पुरत अशे कंटिन्यू करायला लागतील कॉल.
नाही राहणार तर नाहीये मग जरी राहिलं तरी मला पाच करूच शकतेस तू सोडं.
हम्म.
अजून तरी पाच करू शकती म्हणजे आता हा एक पहिला अजून चार तरी करू शकशील.
हो.
पण मला वाटतं तीसचाच लिमिट आहे किती पण कॉल झाले तरी होईल मग सबमिट तुझा.
हा वाटतय तो होईल. तिथे दाखवते असं एक एक कॉल झाल्यावर असं सबमिट.
हो.
हम्म, तुमचं काय चाल्लयं?
काय नाही आता तेच तयारी चालू आहे नाश्ता वगैरे झालाय आता स्वयंपाकाची तयारी करून ठेवलीय. भाजी झाली आहे आता चपाती राहिली करायची.
हम्म सेम तसच झालं भाजी झाली चपात्या राहिली करायची.
भाजी होते पटकन चपाती करायचा थोडासा कंटाळा येतो पण एकदा घेतलं की पट कन उरकतय पण घेईपर्यंतच करू का नको करू का नको थांबा पाच मिनिट असं हो तं
मी भाकऱ्या अशा किती खरं चपात्यांचा लय कंटाळा येतो.
मला भाकरी अजून एवढी जमत नाही फक्त थोडी-थोडी म्हणजे छोटी-छोटी करतेय आत्ता.
हम्म हम्म, नाही भाकरी जमते पकेक आमच्या इकडं- चुलीवर स्वयपाक करायला लागत होता ना मा हे.
त्यामुळं हो. मी आता आता दिदी मुळं भाकरी शिकली कारण दिदीला नंतर दोन महिने भाक रीच द्यायची होती ना. मग तिला काय येत नव्हतं जमत नव्हतं म्हणजे तिला करायचंच नव्हतं त्यामुळे मग थोडीशी शिकलेय तिने सांगत होती तशी. पण एवढी परफेक्ट नाही जमत, बिचारीनी कशी खाल्ली काय
ह
तेवढं घेणार की समजुन.
अगं म्हणजे मला अजून भाकरी मी कधीच हातात घेतलीच नव्हती.
आधी कसं आणि स्वयंपाकाचा आमचा दूरदूरपर्यंत संबंध नव्हता आता उगंच चार पाच वर्ष झालं मी करतेय पण त्यातलं पण थोडंफार आता आता शिकलीय, म्हणजे पुरणपोळी वगैरे आता दोन वर्ष झालं शिक लेय ते पण दोन तीन वेळाच केलीय त्यामुळं तेवढं नाही अजून
जमते परफेक्ट पुरणपोळी?
हा पूरण येतेच म्हणजे पूरण येते पूर्ण बनवायला. पण ते मला ते मध्ये भरून लाठायचं म्हणलं ना थोडं टेन्शन येत
हा लाटायच्या प्रोसेस लाच जरा हे होतंय कारण पुरणपोळी सोडली तर म बाकी सगळा येतो स्वयपाक. पुरणपोळी कधी अजून एक एकदाच ट्राय केली परत केलीच नाही.
मी एक दोनदा केली म्हणजे दिदी आली होती त्यावेळेस दिदीनी पण केली होती तेव्हा मग लास्टची दिली होती तिने करायला पण कसं झालं तिनेच भरून दिलंत त्यामुळे मी थोड थोडं लाटले पण मला अशी स्वतः भरुन नाही येत अजून.
हा हा.
आणि ते लाटायचं एक टेन्शन आहे की खाली चिटकू नये आणि फुटू नये.
हो पिठावरच्याच करता ना अशा?
हो हो पिठावरचेच आहेत. आमच्याकडे सारखे असतात पुरणपोळ्या हे होळीला म्हणा आता लक्ष्मींना परत अजून मध्ये तसं आपण कुलदैवत वगैरे करून आलो ना कि तेव्हा पण ते पुरणपोळ्यांचा स्वयंपाक करून जेवायला बोलवायचं असतं म्हणे.
हो देवावरनं आल्यावर लागतय करायला.
हो ते देवदेव करायचं असते म्हणे घरात पण आल्यावरती.
हा... सवासण्या काहीतरी असतात ना त्याच्या
हा सवासण्या किंवा मग एखाद्या कपलला जेवायला बोलवायचं.
हा.. हा
मग त्यांना ते जेवण वगैरे द्यायचं नंतर ना मग थोडं हळदी कुंक वगैरे लावून साडी किंवा ब्लाउज पीस असं आपल्या कर कस जे असाल अवेलेबल ते द्यायचं, आणि पाकिट द्यायचं. असं काहीतरी आहे. म्हणजे काकू त्यांच्याकडेच करतात आम्ही तर अजून नाही केलं आजीपासून कर त तिकडच त्यामुळं सगळं त्यांच्याकडचं आहे अजुन.
हा एक सगळ्यात एकच असेल ना.
हा म्हणजे काहीतरी एकच एकाच ठिकाणी करतय मग ते पूर्ण सगळं फक्त कि गणपती मात्र आम्ही वेगवेगळा बसवतो.
हा तेवढं, त्यातही बसवलं पाहिजे वेगं
कारण आम्हाला गणपतीची इतकी आवड होती कि मा ते मम्मीने बसवायला चालूच केलं दिदी जशी मोठी होत होती तशी अजून तरी चालूच आहे.
हम्म.. एकदा बसावाय लागलं पण असं.. थांबवता येत नाही ना म्हणच.
आणि नको वाटतं ग घर अससं खाली खाली वाटतं सगळेजण स्वतःच्या घरात काय ना काय ते करत त्यात आणि आप निवांत ते करमतपण नाही आणि आपण दुसऱ्यांच्या घरी कधी जाणार फक्त ओकेजनली त्यांनी बोलावलं कशासाठी तर आपण काय रोज थोडी जाऊन बसू शकतो त्यांच्या घरी
तेच ना घरात आपला स्वतःच्या बसवलेल वेगळ
हा.. अ आणि ते कसं एक प्रसन्न वाटचं वातावरण म्हणतात.
हो सकाळचे खूप भारी वाटतं गणपतीपमुळे
गणपतीची आरती पूजा त्याला नैवेद्य ह्याच्यात कसा वेळ जाते ते पण कळत नाही दिवस कसा जाते तर ते दहा दिवस तर कशे समतेत कळतच नाही.
हो..
येईपर्यंत टेन्शन येत होईल का नाही होईल का नाही सगळं नीट
लास्ट पर्यंत तसं डेकोरेशन होतच नाही व्यवस्थोपर्यंत
हा हा जोपर्यंत गणपती बसत नाही तोपर्यंत आपलं काहीतरी काहीतरी चालू जास्त हे कमी पडलं ते कमी पडलं
तेच ना.. ते प करते एक दहा मिनिटानंतर मी कॉल परत
हो.. हो. का मी लावून बघू एकदा.
हा तुमचा पण माझा त्यात काउंट.. होणार नाही ना
होईल की
हा बरं ठीक आहे करा तुम्ही
हम्म.. बघते.